हा, अगं मा पावसा विषय सुरु होत आपला, पण मग त्याच्यामध्ये तु सांगितलीस की कांद्याची भज्जी, ती खेकडा भज्जी कशी करतात ग? म्हटलं आता, उद्या वेळ आहे तर. हा कांद्याची ह्यो खांदा
हा मग ते, ते खेकडाभज्जी म्हणजे तेे अशे अं, असं नुसतं कादं ला पीठ थोडंस लावून नाही असं टाकायचं ते.
अगं, कांदा कसा चिरायला पाहिजे?
लांबळा, लांब चिरायचां लांब.
हा लांब लांब अस कांदा चिरून घ्यायचा. आणि हा उभे उभे काप करून घ्यायचे. आणि त्याला डाळीचपीठ लावायचं. म मोहन वगैरे
नाही. काय करायचं माहितीय का? ते कांदा गोदर चिरून घेतला ना त्याला आधी मीठ, चटणी ते सगळा मसाला लावायचं. त्याला पाणी असं सुटतं मिठाचं.
बरं.
आणि ते मिठाचं पाणी असं कांद्याचं वास येतोय त्या पाण्याला. म त्या कांद्याचा वास चांगला येतो. भज्याला म असंय. पाणी सुटलं की, मग सगळं त्यात मसाला नाही पडत लगेच. पाणी सुटतय त्याला मिठाचं. मिठानी उलट मिठानी कर करीत होते. हम्म.
होय. हम्म, हम्म, हम्म. मला काय माहि आपुनी काय कधी केलेली नाही ती कांदा भजी. खेकडा भजी. कांदा भाजी केलीत. खेकडा भजी नाय. आणि मग काय करायच पुढं?
त्यातच जिरे, मोहरी अशी बारीक करायची. मोहरी नाही अ ओवा. ह. मी चुकून बोलले ह.
जिरे मोहरी असत्यात ते. सारख तेच लक्षात रहातात.
हा त्यामुळे मी तसं बोलले. जिरे आले कि ती मोहरी आपोआप येती. जिरे, ओवा. हो आणि का तीळ पण घातले तरी चालतात. तिळ ऍक्च्युली घालत नाहीत खरं म्हणजे. पण तीळ पण घातली तर, ह चांगलं लागते ते.
हम्म हम्म. लाल बुक्का घालायचा?
हम्म लाल बुक्का, मीठ आणि आपण जेव्हा करणारे ना तेव्हाच मोहन घालायच, हो. थोडस तेल आपण कळव
म्हणजे मग कांद्यावर कोरड पीठ टाकल्यावर त्याच्यावर मोहन घालायचं का?
हा आता आपण हे सगळा मसाला घातला ना. सगळा. तिखट, मीठ वगैरे, कि मग नंतर पीठ घेतो आपण. कालवायला, ते पीठ घ्यायचं. आणि त्या तेवढ्या ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये जेवढं मावेल तेवढं घालायचं पीठ.
हा म मोहन कधी? पीठ घातल्यावरच मोहन घालायचं?
हा पीठ घातल्यावर लगेच ते भिजले जात नाही ना पीठ. कोरड असतय तोपर्यंतच घालायच त्याच्यात. हा. आणि मग नंतर सगळे एकत्र अस हातानी कालवायचं.
हम्म हम्म हम्म, आणि मग थोडं थोडं अस हा हातामध्ये घेऊन हे करायचे का? भजी सोडायची?
हातामध्ये घेऊन असं. अम् आपण हे करतो की नाही?
कढई, कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. आणि पूर्ण तेल आधी तापउन घ्यायचं का?
हम्म
का कस, तेलाच म्हणजे गॅस ची आच कशी पाहिजे ते, तेल आधी कडक
नाही सुरुवातीला मोठी तर ठेवायची, तेल कढल की मिडियम करायची. अस करायच, आणि त्याच्यात आपण हा आणि असे गोल गोल नाही सोडायचे खेकडा भजी. अ अशा हाताने आपण स्प्रेड करतो ना, तस सोडायच ते.
हम्म हाताने पसरवून टाकायच.
पसरून हा अस
हा अस थोड ते पुंचके टाईप. पुंचके पुंचके अस सोडायच.
हम्म खेकड्यासारखे दिसतात आकार ते. त्यामुळे तिला खेकडा भजी म्हणतात.
हा हा मग ते सुटत नाहीत का ते पीठाच प्रमाण कमी असल्यामुळ कांदा सुटत नाही का विचाराय लागले.
नाही, पीठ पूर्ण ओल होईपर्यंत पण ते मळायचय ना. त्यामुळे ते ओल झाल्यावर ब त्याच बांधून धरतय ते. हा आणि भजी करताना थोड तांदळाच पीठ घातल ना की, कुरकुरीत पण येतो त्याला‌ जरा आणि जास्त.
मग त्यात तेल जास्त, दाटल जात नाही का?
नाही ओढत नाही तेल जास्त तांदळाच्या पिठाने.
हम्म हम्म हम्म हम्म
भजे कि नाही जास्त बारीक गॅसवर तळले ना की, तेलकट होतात जास्त. ते आत्तापर्यंत तेल जात. आणि मग तेलकट होतात.
हम्म हम्म
हम्म
म्हणजे सुरुवातीला मोठी आच ठेवायची गॅसची. आणि नंतर मग मध्यम आचेवर करायच ना. हम्म मध्यम आचेवर करायच. खूप बारीक नाही ठेवायचा. आणि खूप मोठ पण नाही ठेवायचा. मग कुरकुरीत छान होतात काय?
हम्म छान होतात. एकदम मोठ्या गॅसवर तळल ना किंवा वरण वरणच तळतय ते. आणि
हम्म आतून कच रहात मग. हम्म
हम्म
बर बर बर आणि मिरची भजी पण असीच करायची का मग. कि त्याच पीठ वेगळ कराय लागतय.
हा अगोदर त्याच पीठ कालवून घ्यायच.
हा मग ते थलथलीत असाव लागते का डाळीच पीठ. आणि आहे ते सगळ साहित्य घालायच ना. जिरे, ओवा
हा डाळीच पीठ घ्यायच, त्यात तांदळाच थोड एक दोन चमचे पीठ
कमी करायला पाहिजे असेल, मिरच्या घालायच्यात म्हटल्यावर
मिरच्या घालायची म्हणल्यावर मिठाच केल तरी चालत. छान लागतात मिरची भजी मिठाचीच. चटणी, हा त्याला एक चीर पाडायची. आणि थोडस पण अस चाकुनी किंवा बोट अस मध्ये हात बोट फिरवायच. थोडीशी बी काढून टाकायची त्याची.
हां तेंव्हा तिखटंपणां त्यांचं कमी होतं कां?
पोटलां बांधतात नां
आंहा हां हां. आणि मंग त्यामूळे तिखटंपणां कमी होतं असेल त्यांचा.
हां तिखटं पणं आपणं जरां कमी होतोय आणि आपल्यांला बांधत नाहीं मंग ती मिर्ची कि नाहीं अशीचीरपडूंन कचितंअं.... अशी तेलांत आंधी तळूंन घ्यांयची तेलांत टाकूणयंची तळूंन घ्याची चीते त्यांतपर्यंत ते शिरतं नाहीं नां तेल. भज्याचं पीठ लागल्यानंतर आणि त्यांतनं तेलातनं काढूंन परंत पिठांत टाकांयच्यां त्यां
हो एवढां व्यांप करायंला लागतंय व त्यां मिर्ची भजीला.
हं म्हणजे आणि छान लागतेय गं म्हणजे आंतली मिर्ची कच्ची राहतं नाहीं. असं शिजल्यां थोडीशी तळल्यां पणं जाते. थोडीशी शिजल्यां जाते मंग पिठांवर हम्मं..
हम्मं.. आणि आणखीन एक कुठलं तरी शेंगा असतांत बघं ते अशांच चिरूंन मलां आंता शेंगाचं नांव लागतं. लक्षांत एईनां आंह हम्मं हम्मं हम्मं
अं..
पडावळं म्हणजे ते काकडी सारखं असंतं ते. हां होसवळं हां
गोसावळ्यांची भजी खूपचं छान लागतांत
हां ते काकडी सारखं लागतं तेचं कां
अं ते पडवळ्यांसारखं लांबड असतं नां ते घुसांवळी थोडंसं लहांन असते उंची हां हां पणंस लां लांबड म्हणजे लांबीला पडवांळसाठी एवढं लांब नसते पणं दिसांयला तसंच असते थोडक्यांत पाडवस त्यांची कामबिला इंच कमी असते
हं मंग ते पणं कसे करायचे नाहीं नां म्हणजे कायं आम्हीं तरं बाजारांत जातं नाहीं
नाहीं भेज्याचं पीठ करतोय की नाहीं त्यांच्यातच ते घोसावळ्यांला असं स्वंच्छ धुंन घ्यायचं पिटलावूंन असं चोळूंन चोळूंन आणि जास्तं जुंन असेल तरं जरां सालं काढांयची काकडीचे आणि नसेल तरं तशीच कोवळी असतील तरं तसेच कोवळ्यांची चांगणी लागते. ते खरं म्हणजे
हम्मं हम्मं
असे पातळ आणि ते पिठांत बुडवूंन असे तेलांत सोडावं इतके छान लागतांत आम्हीं यांना मी ह्यांना सांगते ते घालांयला त्यांचा वेल लावांयला
हां हां त्यांला कां बी वगैरें लांवा लागते कायं की
रेचवरं ते झालं लावलं नाहीं हल्ली
हां हां माझं ज्या मुलीला का नाही अ बटाट्याचे भजी आवडते त्या प पळ पळ काप करायची म्हणजे खूप सळ्यासारखंच. आणि ओव्याची भजी पण करतो ओव्याच्या पानाची.
हा हा ते पण छान लागतात काय.
हो ओव्याचे पानांचं हम् मस्त लागते ते. पालकाची भजी आपण म्हणजे करेल तेवढं थोडंच असते कितीतरी म्हण
हां!
करायलाच एक सुगरण पाहिजे तेवढी.
हो पालकची ब भजे बटाट्याचे भजी घोसावळची भजी मिरची ची भजी कांद्याची भजीय,
आणि का पाच साततर प्रकार झाले.
आणि ते भेंडी करतात ना भेंडीला पण ते डाळीचं पीठ लावूनच ह हल्ली करतात. लहान मुलं तर त्याच्याशिवाय खातच नाहीत भेंडी.
म्हणजे काय करायचं?
ते भेंडी आहे ना लांब- लांब अशा चिरायच्या.
म्हणजे कवळी लागते का भेंडी त्यासाठी.
हा कोळी लागते असे चार भाग करायचे. आणि ते तेलामध्ये असे भाजायचे सगळे भेंडीचे नाही उभे उभे चार भाग करायचे. आणि ते तेलामध्ये अशे तळायचे.
म्हणजे उभे उभे काप द्यायचे भेंडीला.
उभे उभे काप द्यायचे.
हा आणि सुट्टे करायचे का मग?
मिरची सारखं लांब लांबच करायचं. हा आणि सुट्टे सुट्टे काप करायचे. हा सुट्टे सुट्टे काप करायचे ते थोडं तेल टाकून भाजायचे एकदम जास्त तेलात नाही भाजायचं ते असं तव्यात भाजायचं. किंवा कडईमध्ये आणि भाजून झालं की मग त्याच्यावरन अ आपण फोडणी देतो की नाही जिरे मोहरीची फोडणीेदेऊन परत फोडणी करायची आणि ते भाजून त्याच्यावर अस पीठ पेरायचं.
हम्म हं हं.
सगळं तिखट, मीठ वगैरे घालून नंतर पीठ पेरून केणे परत ते म अजून भाजायचं ते.
अ ह्याच अ लसणाची फोडणी देऊन भाजलं तर अजून छान लागल हनी.
हम् लहान मुलं तर तेच खातात जास्त.
मग ते पीठ कोरडच ठेवायचं का जरा ओलसर करायचं?
नाही नाही कोरड पीठ असं पण त्याच्यावरन भुरभुर व्हायचं आणि भाज भाजत भाजत भाजत हलवत हलवत भाज टाकायचं ते पूर्ण कोटेज होतेय. तेला. अच्छा.
हा हा म्हणजे? हा हा. त्याचं आवरण चढतय त्या डाळीच्या पिठ पिटाचं मेनी.
हं खूप छान लागतो ते.
हम्म्.
हम् मग ती काय भा -चपाती बरोबर भाकरी बरोबर पण छान लागत असलं हाय नाय?
हा चपाती बरोबरच खातात ती भेंडी तशी.
हा हा बर बर बर. चालतय आता परत सांग रेसिपी पुढच्या फोनला.
हो सांगते की‌.
बर बर चालतय मग ठीक ए.
हा ठीक ठेवू?